हॅलो,
हा, आवाज येतय काय माझा?
येतय येतय बोल.
हम्म, मग काय करायल्यास?
काय नाय बग बसलोय.
हम्म, पाऊस तुमच्या इकडं?
पाऊस आता अजून तरी थोडा येतोय थोडा नाही.
हम,
सुरू झालाय आता जरा जरा.
होय मग पाऊस. म्हणजे मी पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळी पदार्थ. काय काय करायचे ते तुला सांगतो रेसिपी त्याच्या.
सांग कि सांग हा.
काय करताय का नाही पावसाळ्यात?
पावसाळ्यात आमी काय आता जास्त आपली फेमस, म्हणजे कांदा भजीच सगळीकडे केली जाते.
होय, मग आता मी झाला जरासं वेगळं काय तर तुला सांगतो.
ठीक आहे ठीक आहे सांग.
हा, म्हणजे आता कांदाभजी तू कशी सांगितलीस आता म्हणजे ती. ते तर तुला म्हणजे आता माहितच असेल कसं करत्यात हा. मग आपण कसं आपल्याला सगळ्यात फेमस आपल्याकडे स्ट्रीट फूड म्हणजे मध्ये. असतोय तो तो म्हणजे आपला बॉम्बे वडा. हा, म्हणजे बॉम्बे वडामध्ये पण आपण बघ की,
हम्म,
बटाटे आधी शिजवून घ्यायचं.
हा,
हा, आणि एक पेस्ट तयार करून घ्यायची.
हा.
ती, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर. ह्याची पेस्ट करून घ्यायची, आणिऽ ते बटाटे शिजवून, शिजवल्यानंतर न, मग ते. अ कुसकरून घ्यायचे, आणि त्याच्यात ती पेस्ट टाकायची.
हा,
आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे.
हां हां,
हा, आणि त्याच्यानंतर ना मग. म्हणजे त्याची भाजी बनवायची नाही.
ह्मम,
ते तसेच उकडलेले बटाटु, त्यात ती पेस्ट घालून फक्त, हे करायची. नाहीतर ती भाजी बनवली तर. त्याला जास्त तेल सुटतय.
हा हा
हा. आणि एक आपल्याला बेसनच बॅटर बॅटर तयार करून घ्यायचं. अ त्याच्यात थोडा खायचा सोडा ओवा. घालायचा आणि ते बॅटर तयार करून घ्यायचं आणि
हा.
ते आपण लहान लहान गोळे करून घेतले जे बटाट्याचे.
हां.
ते त्या बॅटरमध्ये डीप करायचे, आणि तेलात तळायचे. मग अशा प्रकारे आपले, आपली वडे तयार होतात आपले बटाटे वडे.
हा
हा आणि जो आपल्याला ते बॉम्बे वड्यासोबत जो पाव मिळतो.
हा.
त्याच्यासाठी आपल्याला मैदा घ्यायचाय. आणि त्यात थोडं अ इस्ट टाकायचा आहे जे आपल्याला मिळते दुकानात ते पाण्यात मी हा होय पाहण्यात मी. करायचं आणि ते इस् मिक्स करून थोडं मीठ. टाकायच आणि ते मळून घ्यायचं.
हा.
आणि म्हून झाल्यानंतर एक दहा मिनिट झाकून ठेवायचं त्याच्यामुळे ते. पीठ फुगते.
हा हा.
आणि पीठ फुगल्यानंतर मग त्याचे छोटे छोटे छोटे आपल्याला किती केवढ्या साईजचे पाव हव्यात ते तेवढे गोळे करून घ्यायचे. आणि फ्री हिट गॅसवरर. आपल्याला म्हणजे कडई ठेवायची. आणि ती फ्री हट करायची दहा मिनिट.
हा हा.
अ, हाय फ्लेमवर. आणि मग त्याच्यामध्ये, आपलं कुकरचा डब्बा. किंवा आपल्याला जर तुमच्याकडे जर, ते पावाच टीन असेल.
हां.
त्यात तुम्ही ते, ठेवू शकताय. आणि दहा ते वीस मिनिटं, ते बेक करायचे. त्याच्यामुळे आपल्याला घरच्या घरी पाव मिळून जातात आपल्याला. हा. तो वडा आणि पाव.
हा.
हम्. ते तयार होत, तयार होत, आपला. अ त्याच्यानंतर ना, आपण ब्रेड पकोडा पण करू शकतोय. म्हणजे सेमच आपण बॅटर, बेसनचं बॅटर तयार करायचं. बेसन अ बेसन पीठ, त्यात ओवा टाकायचा. परत खायचा सोडा टाकायचा. परत अ ते मिक्स करून घ्यायचं. बॅटर ते पातळ असं. जास्त पातळ पण करायच नाही. जास्त घट्ट पण करायचं नाही. असं एकदम जाडसर ठेवायचं.
हा.
आणि त्याच्यात आपले, पाव मिळतात ते. ब्रेड.
हा.
ते अ पूर्ण हे करायचं. डीप करून घ्यायचे, त्याच्यात. आणि ते तळायचे.
हा, हा.
हा मग त्याच आपलं कस, ब्रेड पकोडा तयार होत. आणि आपण, पाववडा सुद्धा करू शकतोय.
हा.
म्हणजे आपण असा, आता कसा ब्रेड पकोडा केला. तसा. पण काय करायचं फक्त त्यात. कि, तो जो ब्रेडाय ना त्याला वरून, अ आपल्या बटाट्याची भाजी लावायची.
हा.
आणि तो म बटाट्याची भाजी, लावून झाल्यानंतरन मग तो. त्या बेसनच्या पेटात, आपल्याला डीप करायचा. आणि तो तळून घ्यायचाय.
हा, हा.
हा मग त्याच्यामुळे आपला, पाव वडा सुद्धा तयार होतोय.
ह, ह.
आणि मग त्याच्यानंतरन आपण, अ अ हे करू शकतोय. अ कोथिंबीरची वडी सुद्धा शकतोय.
हा.
म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं? कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची.
हा, हा.
स्वच्छ धुवायची, चिरायची. आ त्याच्यामध्ये अ बेसन पीठ, ओवा, मीठ, लाल तिखट, मिरची घालायची. आणि त्या पण कसं, मळू पण शकतोय. किंवा मिक्सरला, बारीक त्याची पेस्ट पण करू शकतोय.
हा.
आणि मग ती पेस्ट केली की त्याचे अ आपण कुकरचा डब्बा असतोय आपल्यात.
हम्मं.
त्यात ते बॅटर्स तापू शकतोय किंवा त्याचे असे अ लांबडे लांबडे गोळे
हम्म.
तयार करून ते आपल्याला अ एक म्हणजे गॅस वरती भांड ठेवायचं. त्यात पाणी ठेवायचं आणि एक दहा पंधरा मिनिट ती वाफ करून घ्यायची त्याला.
हां-हां.
आणि वाफवून झाल्यानंतर ना मग ते काढायचं त्याच्या वड्या पाडायच्या
हा
आणि त्या आपण शालू फ्राय सुद्धा करू शकतोय डीप फ्राय सुद्धा करू शकतोय.
हा-हा.
अ डीप फ्राय केल्या करायच्या असेल तर आपल्याला तेल ठेवायचं आणि तळून घ्यायच्या आणि जर आपल्याला शालो फ्राय जर करायचा असेल.
हम्म.
तर म्हणजे कस ज्या एकेकाना ज असत तेलकट चालत नही हा. त्याच्यामुळे आपण काय करायचं एक कडई ठेवायची त्यात थोडस तेल टाकायचं आणि थोडीशी जिरं आणि मोहरी टाकायची कडीपत्ता टाकायचा
हम्म.
आणि ते ज्या वड्या आपण तयार केल्या त्या त्यामध्ये पो सगळ्या टाकायच्या. आणि ऐक दहा मिनिटं फक्त परत परतच राहायचं.
हम्म-हम्म.
हा त्याच्यामुळे ते एकदम लालसर पण होतात खमंग होतात आणि अजिबात तेल राहत नाही त्याला.
हा-हा.
हा त्याच्यानंतर ना आपण अ कोबीची-कोबीची भजी सुद्धा आपण करू शकतोय.
हम्म.
म्हणजे ते त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की कोबीस एकदम बारीक कट करून घ्यायचाय चिरून घ्यायचाय.
हम्म.
आणि त्या कोबीज मध्ये मीठ टाकायचं आणि क अ दोन तीन मिनिटासाठी ठेवून द्यायचं म्हणजे काय होत. त कि त्या कोबी ऑलरेडी पाणी असतं ना कोबीज मध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अ नंतर न पाणी टाक म्हणजे पाणी न टाकता आपल्याला ते ब बॅटर तयार करायचंय.
हा-हा.
मग त्याच्यामध्ये आपल्याला अ बेसन टाकायचं.
हां.
बेसनपीठ ओवा टाकायचा परत बारीक चिरलेली कोथिंबीर अ बारीक चिरलेली मिरची परत लाल तिखट मीठ, हळद टाकायचं आणि पाणी न टाकता ते मळून घ्यायचं.
हा.
आणि त्याचे छोटे छोटे छोटे त्याचे बॅटर तयार करून घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे आपण तेलामध्ये सोडायचे. त्याचा म्हणजे आपल्याला अ कोबीची भज्जी आपली तयार होत्यात मग आपण ते हा सॉस सोबत तेन सुद्धा खाऊ शकतोय हा आणि परत आपण काय बरं
लहान मुलांसाठी काय करू म्हणजे नाही का तुमच्याकडे रेसिपी?
हा. लहान मुलांसाठी आपण बटाट्याची भजी करू शकतोय.
हा हा.
म्हणजे कसे बटाट्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे, गोल गोल आणि एकदम कमी तिकट टाकायचं.
ह.
म्हणजे बेसनपीठामध्ये कमी तिखट टाकायचं, जराशी कोथिंबीर टाकायची आणि ते बटाटे अ त्या बेसनपिठामध्ये डीप त्यामध्ये डीप करायचे आणि फ्राय करून घ्यायचे.
ह् हा
म्हणजे मग तुम्ही काय करताय लहान मुलांसाठी?
लहान मुलांसाठी आता तुम्ही सांगितलं म्हणजे ते ब्रेडचा पकोडा कसा सांगीतला तस ब्रेड रोल करायच नाही आम्ही ब्रेड रोल करतोया. हम् म्हणजे काय करायचं बटाट्याची जी भाजी आपण तुम्ही जी सांगितलं ते हिर हिरव्या मिरचीच वगैरे कोथिंबीरचं वाटण करून बटाट त्यात मॅश करून ते एक बटाटा भाजी तयार करून घ्यायची आणि ब्रेड घ्यायचा त्याचे एक अ कडा ज्या असतात त्या चॉकलेटी कलरच्या त्या सगळ्या काढून घ्यायच्या.
हा हा.
आणि जरासं पाण्यात बुडवायचं अ ते ब्रेड आणि लाटण्याकडे लाटून घ्यायचं.
हां
म्हणजे त्यातलं पाणी असतंय ते निघून जातंय आणि ती जी भाजी होती ती मधोमध भरायची आणि दोन्ही बाजूने त्या ब्रेड त्याच्यावर हे करून मैद्याच्या स्लरीनं किंवा पाण्यानं ते बंद करून घ्यायचं मग त्याचा रोल तयार करायचा. आणि तो रोल तळून घ्यायचा. तसं ब्रेड रोल आपण करता येतात. मग गरा हा होय होय. तसं करता येतोय आम्ही तसंच करतोय लहान मुलांना, किंवा आता लहान मुलं म्हटल तर त्यांना सपक भडंग करून ठेवायचा. किंवा खारे शंकरपाळे किंवा गोड शंकरपाळे करून आम्ही ठेवतो. लहान मुलांना आता पावसाळ्यात होळ होळ
बर.. चालेल, चालेल मग करून बघा. आणि काय मी काय-काय सांगितल्यालं.
हो, हो. नक्की, नक्की हा ठेवा, ठेवा.